हॅलो हा ऐकूयले
हा येतोय हा हा कुठला ला नंबर
हाटणा म्हणजे शिरडोन मध्ये आहे
अच्छा तेच मी पुष्पा बोलत का
ह ह ह
तेच म तू पुष्पा सुतार का
हा हा हा
तेच मी तुमचा नंबर असं लागलाय पण नाव आलं नाही मग डायरेक्ट नंबरच आलं मी डायल केला वेगळा नंबर आणि आला वेगळा नंबर
हा हा हा हां नंबर कुठला आलाय हॅलो
हा शून्य चार शून्य असा आलाय
ह् प्रश्न
बोला
हम् ह
झालं चहा पाणी म मी फोन केलाय ना तुम्हाला हा हा
ह
हा हा
आपण झाला माझ एक मिनिट यासाठी नंतर कॉल करूया की आपण हा
ह
हॅलो हॅलो हॅलो हॅलो ह हम् हम्